बोल ना जरा आवाज येत बारीक येतोय. तुझ्यात जरा जोरात बोल मी बाहेरच आहे मला फूल रेंज आहे.
हॅलो आवाज येतोय.
हा आत्ता येतोय बघ क्लिअर बोल
मी भरलाय.
ब्रेक व्हायलाय आवाज
आता येतोय.
हा हा आत्ता येतोय बोल
ह
हो आता क्लिअर आहे बोल की
अगं काही नाही
तुझं काय चाललंय सकाळी सकाळी कशाला आहे चहा, कॉफी ज्यूस
ते चहा कॉफी ज्यूस तर लांबच सोड मला काय बोलायचं होतं तू काल रात्री मला कॉल केलेली बघ आपण बोलत होतो तू मला बोलली
हा
चंद्र बघ दिसतोय का इकडून आमच्या इकडून खूप छान दिसत हे ते आणि मला इकडून काय दिसलच नाही अगं नाही अगं मी खूप शोधलं काय इकडे तिकडे आणि टेरेस वर काय जायला मला मिळालं नाही सोड आणि पण इकडून त्या साइडून वगैरे सगळीकडे बघितलं आणि तुला माहिती तू सांगत होतीस मी माझ्या बहिणीला, पप्पांना पण शोधायला सांगितला पण चंद्र लांबच चांदणी सुद्धा दिसली नाही आम्हाला
खरंच तुम्हाला दिसली नाही अगं आमच्याकडं मोठाच्या मोठा चंद्र अगं चंद्र इतका छान होता माहितीये काय भोलेनाथच्या ज्या आपण पण ह्याच्यावर असतोय माहितीये काय डोक्यावर चंद्र आकार सेम तसा चंद्राचा आकार आणि डार्क एकदम चांदणी या दोन आणि त्याच्यामध्ये चंद्र होता आणि एक डार्क चांदणी होती बघ मी तेच तुला विचाराल ते तारा आपल्याला शाळेत शिकलो आपण तारे लुकलुकतात बरोबर आहे हा भत्तर असणार का काय एवढा एकदम डार्क दिसत होता शुक्रताराआहे का काय हा
तारे लुकलुकता आणि लुकलुकत नाही ते ऐकलेलं सोड आपण तेच त्यावरून म ते आपण गोदागिरी काहीतरी पौर्णिमा असते त्यावेळी आपण दुधावर म्हणजे चंद्र येऊ दे असं काय म्हणतो ना त्याबद्दल तुला काय माहिती त्या पौर्णिमेबद्दल
नाही गं मला फक्त आम्ही कधी साजरी केली नाही पण मला माझी मम्मी नेहमी सांगायची तेच कि आज कोजागरी पौर्णिमा आहे आणि सगळे एकत्र येऊन त्यांच्या म्हणजे आमच्या मम्मीच्या तिकडं साजरी करायचे वाटतं कि कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे आम्ही एकत्र येऊन सगळे मसाले दूध प्यायचो आणि मी टेरेस वर गप्पा मारत बस बसायचो पण मी‌असं कधी तिला स्पेशली विचारले नाही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे म्हणजे नेमकं काय असतंय किंवा का करतात तुला काय माहितीय काय
मला मला एक म्हणजे नाही लहानशी कथा माहिती आहे बाई म्हणजे त्या दिवशी की नाही आपण काय सकाळी लवकर वगैरे उठ तोय उपवास वगैरे काही कोण करत नसते मे बी म्हणजे माझ्या अंदाजे मला तर माहिती आहे
म्हणजे सगळ्यात पहिला मला सांग त्यात कोजा गिरीला कोजागिरी का नाव पडलं म्हणजे कुणाचं नाव होतं काय
नाही नाही तेच तेच सांगाय लागले म्हणजे मला पण एवढं म्हणजे फिक्स माहित नाही पण बघ मला असं वाटतंय म्हणजे कोणाकडून तरी मी ऐकलेलं हे आपण लवकर सूर्योदय त्याच्यानंतर आपण ते ज पौर्णिमे असते म्हणजे चंद्र दिसणार तो रात्रीच दिवसणार ना मग त्या दिवशी बघ ना गल्लीतली वगैरे सगळे गोळा होतात आणि चुलीवर म्हणजे बाहेर क नाही किंवा टेरेस वर असं म्हणजे कुठं आपल्याला जागा उपलब्ध असेल तिथ ना जायचं आणि मग दूध वगैरे घ्यायचं मग ते आप जर मसाला दूध पाहिजेला असेल तर काय काय सामग्री वगैरे सगळं घ्यायचं. आणि ते ठेवायचं चुलीवर आणि आणि ते दूध उकळत ठेवायचं. आणि तो चंद्र त्या बरोबर त्या दुधाच्या ह्याच्यावरर दिसतोय ते उकळायच उकळायचा आणि नंतर मग ते प्यायला वगैरे सांगाय त्या दिवशी जागरण कराचं असत. तर काय तर कोणती तरी एक स्त्री असं येत्या म्हण कि कोण जागा आहे कोण जागा आहे कोण जा अस म्हण त्या म्हणून ते कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे. त्या दृष्टीने ते नाव पडले असं म्हणतात. हा समजलं का म्हणजे बेसिक आहे हे एवढं तरी मला माहितीय म्हणजे असं कोण जागा आहे कोण जागा आहे त्या दिशी साधण केली जाते असं म्हणतात.
हो हो जागरण केली जातात म्हला
हा म्हणूनच म्हणतात की
पण ती स्त्री कोण असत ग देवी असत्या
क अस म्हटलं जाते पण असं म्हणजे पूर्वी कथा आहे आणि तुला माहतीच आहे पूर्वी अश अनेक कथा आहेत त्याबद्दल आपल्याला अजून काय रहस्य ग हे माहितच नाही आहे ते मला फक्त एवढंच माहित होत तू विचारलीस ना त्याला कोणता गाय असं म्हटलं जाते म्हणजे कोथगिरी का म्हंटलं जाते
मला ते कोजागिरीचे एकच आवडते मसाले दूध किती छान बनवतय ग त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे घालून भरी लागते ती
का करत असतील ब की दूधच का निवडले अस मग दुसरं का नाही मग ते आणि काहीतरी असणार असते. हा आणि दुधामुळे फायदे होतात ग आपल्या शरीराला
म्हणजे रात्रभर जागायचं. म्हणून आपल्याला आज समज आपण नऊ दहा वाजता जेवलो रात्रभर जागायचं म्हणलं आपल्याला थोडी तरी आदीमध्ये भूक लागणार. बरोबर आणि आपण त्यावेळेस जऊ शकतो. त नाही जरी जेवलं तर झोप येणार आणि ते पचणार नाही. आणि दूध हे पूर्ण ब्रहम्म समजले जाते म्हणजे एक ग्लास तू दूध पिलीस का नाही. त्यातून तू एक पूर्ण जेवढं ताट जेवशील ना तेवढं प्रोटीन्स आणि जीवनसत्व मिळत. म्हणजे तेवढी ताकद असते त्या दुधात मध्ये एक ग्लास दूध पिली की तू. पूर्ण एक ताट जेवल्यासारखं असते. म्हणून कदाचित पत असतील दूध आणि दुधामुळे झोपपण येणार नाही कारण ते हलका असत.
हा आणि होय आणि ज्यांना म्हणजे फक्त दूधच प्यायला आवडत नाही त्यांनी ते मसाला दूध पण पिऊ शकत. शब् म्हणजे ते वेगळी त्याची हा त्याची वेगळीच येत आणि मग ते व्यवस्थित म्हणतात दूध पल्यानंतर झोप येते तर मग आपण जारण असते दूध पिल्यानंतर आपल्याला शांत झोप लागावी म्हणून म्हणून ते म्हणजे दूध असं हा पर्याय त्यांनी निवडला.
हो बरोबर आहे बरोबर आहे तुझं. आणि त्यावेेळेस बघ की चंद्र एवढा मोठ आता कसा येतोय लयभारी दिसतोय आणि चांदण्या पण फार ठळक दिसतात मी एकदा एका रात्री रात्रीला जागले होते म्हणजेगले होते म्हणजे नऊ दहा दहा अकरा वाजता असंच मी बाहेर आलेले आणि बघितलेलं आज कोत्यागिरी पौर्णिमा म्हणून मम्मीी सांगितलेली पूर्ण अस चंद्र आलेला पौर्णिमेला आणि आकाशात एकदम असं ठळक ठळक सगळं दिसत होतं म्हणजे एकदम डार्क असं चमक त्याला चांदण्या च त प्रकाश पडलेला सग चंद्राचा तुला आणि एकदम थंडगार वाटत होत
हा म्हणजे अ तू म्हणतेस तस छान वाटतेस सोड म्हणजे मी पण एकदा गेलेले त्यात म्हणजे शेजारी करत होते मग त्यांनी मला बोलवलेलं मग मला काय वाटलं आता हे काय अस ते असं म्हणजे काय आता महाशिवरात्रीमध्येध्ये म्हणजे आपले वेगवेगळे सण कसं वेगवेगळ्या पद्धती साजरे करतात मग त्याबद्दल मला काही आयडिया नव्हती ग मग मी गेले मग त्यानी मस्तपैकी ते दूध गरम होऊपर्यंत ना गाण्यांच्या भेंड्या म्हणजे तुला माहिती अस ते गाणी तेे डंग चेहरा वगैरे हे ते म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम जे असतात म्हणे स्तियांमध्ये रे म्हणजे आम्ही फक्त मुली मुली म्हणे स्त्रिच होतो असं कोण पुरुष वगरे त्यात नव्हत प तसं घेऊ शकतो आपण कतो त्या मुली अस ग वरे करून आ त्यावे गाण्याच्या भेड्या चरा परतर वगरे असं खे खेळू म्हणजे त्या कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपल्याला बघ ना एक एक स्त्रियांना बाहेर जायला मिळत नसते म्हणजे पुरुष जातात बाहेर जेवायला वगैरे सांगितलं त्यांनी घरी की मी जाऊ का बाहेर जा म्हणजे पुरुष विचारले की त्यांना परवाग अस पण ते जर स्त तू बघ ना तुला अस म्हणजे घरात मी रात्रीच जाणार आहे बाहेर जेवायला वगैरे तर ते तुला सोडतात
नाही नाही आपल्याला कुठे परवानगी देतात जास्त करून पुरुषांना देतात
मग तेच ना मग ते रात्रीची ती कोजागिरी पौर्णिमा त्यासाठी पण असावी असं म्हणजे अंदाज लावता येतो आप
हा आणि सगळ्या आपण कुटुंबासोबत छान गप्पा मारू शकतो आपल्या
हा म्हणजे बरोबर आहे म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी बाहेर जाऊ शकत नाही पण ह्या सणांमुळे म्हणजे कोजागिरी पौर्णि किंवा दांड्या मण दसऱ्याच्या वेळी आपण रात्र रात्रभर बाहेर जरी राहिलो दांडि खे किंवा इथं गाणी म्हणण्यासाठी वगैरे आणि हा सण साजरा करण्यासाठी त आपल्याला घरचे एवढे जास्त का बत नाहीण आहे ना तुझा म्हणजे आनंद एन्जॉय कर त्या गोष्टी वरे म्हट जाते म्हणजे सणांमुळे आपल्याला एवढी बंधनं लागत नाही लाभत नाही आता जसं की बघ तुला म्हटलं तेच जर आपण असं डायरेक्टली म्हटलं जेवायला वगैरे जाऊ का बाहेर तर आपल्याला पाठवणार नाहीत पण आपण म्हंटल असा असा कार्यक्रम आहे मी जाते तर आपल्याला पाठवते
हो बरोबर आहे तुझं खरच बरोबर आहे म्हणजे एखादे विचार करायला गेले की हा सगळे आपण फॅमिली एकत्र येतो बोलतो स्त्र पण जास्त कठ बाहेर जात नाही त्यांना पण एॉय करायला मिळ पुरुष काय की पण बाहेर जाऊ शकतात म्हणजे अगदी बारा एक वाजता पण तुम्ही बाहेर निघू शकतात पण आपल्या फॅमिली सोबत गप्पा मारणे हे फ्री बाकीच्या गोष्टी प स्त्रियांना आवडतातच त्यासाठी पण थोडी नकरी मिळत असेल
हा सणासतुदीन मुळ मिळतात ग बघ ना महाशिवरात्री दिवशी पण म्हणजे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि तुला माहिती यात्रा वगैरे असते त्यावेळी पण रात्री रात्रीच आता म्हणजे मुलींना आता मिळा लागले सोड ह की सग शतकात कोण स्त्रियां आता अडवत नाही आणि स्त्रिया एवढं पुढं गेल्या क आता त्यांना अडव म्हणजे त्यांना अडवताना पण विचार करायला लागतोय पण तरी पणय ठिकाणी म्हणजे खेड्या असर मी बतेय ग की त्यांना खूप म्हणजे कुठरी बाहेर वगैरे तर खूप म्हणजे परवानगी घ्यावी लागते हे ते अस तयार करा ला लागतो म्हणजे निबंध मी जाऊ का हे करू का ते करू का पण सण आणि उष्णवामुळ ते तुम्ही खूप अस सप झाले आपण सोप्या पद्धतीने किंवा इझीली घरी विचारून हे म्हणजे जाऊका पौर्णिमा हे करायला तिथे दूध वगैरे असतात पण शेजारी असतात कुटुंब वगैरे असतात त्यामुळे ते म्हणजे त्यांनी पाठवतात देखील परवानगी देतात
हा बरोबर आहे हा आणि त्यावेळेस आता आपण नस दूध म्हणजे काय आणि खूप मजा करत असतील काय ग म्हणजे गाण्याच्या भेंड्या म्हण किंवा असं काहीतरी एकमेकाला शेअर करायचं असलं तर आपण करू शकतोय हसू शकतोय दिवसभर आपल्या गप्पा दिवसभरा झालं तस झालं अस एक सगळ्यांच्या सोबत आपण तो शेअर करू शकतो हे छान
हा म्हणजे दिवसभर आपण दमलेलो असतो हे
म्हणजे बक की, कस सण साज सण ना आपल्याकड आहेत, प्रत्येक वेळेस आपलं कुटुंब समाज सगळा एकत्र बांधला गेला आणि बारा महिने वर्षाचे कसे गेले हे कळायला पण नको माणसाला. आणि असं जातोय खरोखर कारण एखाद्या सण म्हणल्या अति उत्साह आनंद सगळीकड किती अस उत्साह आता बायका तर क हा जस नाही पोळ्या करायचय हे करायचंय ते करायचं. लगभग लगभग चालू असत्या मध्येच मोठा सण येतोय मध्येच छोटा येतोय पण पुरणपोळी का, निसटत नई.
संपत नाही हा सणांचं उद्दिष्ट वैशिष्ट्य सगळ्या वेगळंच असते सोड. सण फक्त सगळ्यांनी एकत्र यायसाठीच बनवले असतील असं म्हणाला काय म्हणजे आपण हे करत नाही. तर मग आपण. केला होता, डिस्कस छानपैकी ते उघच मला काल तू बोललीस त्यामुळे मी विचार करत होते रात्री. तिथं म्हंटलं तुझ्यासमोर मांडाव ते मत.
हा चालेल बोलूया मग.
हो चालतंय ठेवू काय.
हा ठेव.